हॅलो हा मी मी मी करणार होते मी करणार होते.
अच्छ हो का, मला वाटलं मलाच करायला सांगितला तुम्ही
नाहीे मी करते म्हणते रात्री हो हो हो हो हा ह हा चालते चालते.
हा तुम्ही ते नाचणीच्या डोसांबद्दल विचारत हो.
हा हा हा हा ते कस करतय माहतीय तुम्हाला
हो माहिती आहे ना मला केलेय मी तर नाचणीचं पीठ घ्यायचं.
हा म्हणजे ते अ म्हणजे असं. नाही भिजवून वाळत घालून दळून आणायचं की कसं विकतच?
नाही मी विकतच आणते विकत स पीठाचं करते मी ते धुण वगैरे नाही करत. मी डायरेक्ट पीठाच करते कि किंवा नाचणी आणून. तर मग तस पण करता येतं रेडिमेट पिठाचा करते मी तर मग नाष्टा चणीच पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये आहे ना. थोडा रवा टाकायचा आणि त्याच्यात हा थोडा रवा मिक्स करायचा किंवा आपलं चण्याचं पीठ असतं ना बेसन पीठ ते थोडं मिक्स करून टाकलं तरी चालतं किंवा रवा मिक्स करून आण. किंवा हे दोघ तिघ मिक्स केले तरी पण चालत.
नाही समप्रमाणात घ्यायचं कसं प्रमाण कसं करायचं.
नाही नाचणीचं पीठ थोडं जास्त घ्यायचं म्हणजे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं, तर अर्धी वाटी रवा घ्यायचं किंवा वाटी रवा घ्यायचा रवाने जास्त टाकायच. अ आणि डाळीच पिठा अर्धी वाटी रवा अर्धी वाटी आणि नाचणीच पीठ एक वाटी असं घेतलं प्रमाण तरी चालतं. म त्याच्यामध्ये आपण अ अर्धी वाटी दही टाकायची. आणि अ मिरची टाकायची अ मिरची अदरक लसूण हे असं सगळं टाकून आणि मग ते मिक्सरला अम दळून घ्यायची ती पूर्ण दही वगैरे टाकून थोडं पाणी टाकून.
पीठ पी पीठ पण नाही पीठ पण त्यातच घ्यायचं.
हो पीठ पण त्याच घ्यायचं किंवा मग ती पेस्ट करून टाकली तरी पण चालत पण असं मिक्सर मध्ये काढून घेत. ना खूप छान असं ते मिश्रण खूप छान तयार होतं. आपल्याला म्हणजे डोशे टाकायला रवा वगैरे सगळं मिक्स होऊन जातं एकजीव होऊन जातं ना सगळं
म्हणजे पीठ, रवा आणि डाळीचं
डाळीचं पीठ थोडसं टाक आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची अ हे टाकून घ्यायचं सगळं मीठ टाकायचं.
हा
कोथंबीर वगैरे ते टाकून घ्यायचं ह आणि मग आपल्याला पाहिजे असतील तर मग आपण काही भाजीपाला पण मिक्स करू शकतो गाजरचं कीस वगैरे असं अ किंवा भोपळा हा आपल्याला जर मुला लहान मुलांना भाज्या खात नाही ना मग आपण असे मिक्स करून द्यायचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग कांदा वगैरे पण टाकू शकतो बारीक करून ह टोमॅटो टाकू शकतो. हा मग ते तसं पाणी आपल्या सरसरीत भिजायचं असं डोश्यांचं पीठ आपलं असतं तसंच भिजून घ्यायचं आणि मग नॉनस्टिकच्या तव्यावर अ डोसे करायचे खूप छान
झटपट झटपटच करायचं की भिजत ठेवायचं?
नाही लगेच होता पाच पाच मिनिटं पाच दहा मिनिटं भिजवलं तर भिजू द्यायचं नाही तर मग लगेच पण होता मी तर लगेच करते तरी होतात ते
मग ते हे घालायचं नाही ना सोडा वगैरे घालायचं नाही?
सोडा थोडा घातला तर चालतो नाही घातलं तरी पण येतात ते पण सोडा घातला तर छान जाळी पडते छान त्याला
हा हा नाही कुठं तरी एक येतंय नॉनस्टिकच तवा पाहिजे काय आपल्या साध्या तव्यावर? हा हा हा बरोबर काय चटणी किंवा भाजी असं
हां हिरवी चटणी किंवा मग अ लाल चटणी बरोबर खाल्लं तरी पण छान लागतं तसं पण आपण पण त्याच्यात तिखट टाकलेलं असतं नुसतं असे जरी खाल्लं तरी पण छान लागतात ते किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाल्ले तरीपण छान लागतात
हा मुलांना काय तेच पाहिजे नाही स काळी डब्याला मस्त छान आहे रेपि रेसिपी
ते एकदम मस्त नाचणीचे तर
हा एखांद्र दिवशी एखांद्र उठायला उशीर झाला पटनं ते घालून दिले की होतं तर
होतय डब्याला पटकन हा
आणि तुम्हाला जर एकदम झटपट पाहिजेल असेल तर डाळीच्या पिठाचे पण अशे धिरडे करता येतात डाळीचं पीठ घ्यायचं हरभर्याच्या डाळीचं पीठ त्याच्यामध्ये मीठ, मसाला वगैरे टाकून कोथिंबीर टाकायची अ मस्त असं सरसरीत भिजून घ्यायची ते तर पाच पाच दहा मिनिटात होऊन जातात लगेच होतात ते तर त्याच्यात दही वगैरे काही टाकायचं? काम नसतं ते डायरेक्ट असे केलं तर चालतात
ते आपण हे म्हणतो ना त्याला काय म्हणतो बाई?
हॅलो ताई आवाज येत नाही ताई तुमचा
हे बोलालोय की हॅलो बोलालोय मी हॅलो. बोललोय ना मी. हा बेसनाच ते, बेसनाची पोळी म्हणतोय आपण
हा बेसनाची पोळी. आम्ही धीरडे म्हणतो इकडे आमच्याकडे. हा धीरड म्हणतो आम्ही. बेसनाचे धीरडे.
हा, छान आहे रेसिपी ती पण.
तसच तसेच, ग आम्ही गोड पण करतो बर का त्या याचे, गव्हाचे पिठाचे असता पण ते.
हा म्हणजे गोड काय करायच.
गोड पण धिरडी करतो. गोड म्हणजे बे गव्हाच पीठ घ्यायच. अ
हा
आणि गुळ घ्यायचा. गुळ पहिले पाण्यामध्ये पूर्ण वितळून घ्यायचा. थोड कोमट करून वितळून घ्यायच तो गुळ पूर्ण पाण्यात. आणि मग ते, अ गुळाच्या पाण्यामध्ये ते गव्हाच पीठ मिक्स करायच. थोड चिमुटभर मीठ टाकायच फक्त जास्त नाही टाकायच त्याच्यात मीठ. आणि ते गुळच पाणी आणि ते पीठ मिक्स करून घ्यायच चांगल. सरसरीत चांगल अस. आणि मग त्याचे धीरडे करायचे. ते गोड गोड धीरडे असतात ते. खूप छान लाग
ते जे, त्याला गुलगुले म्हणतात. आमच्याकडे करतात.
तुम्ही तळून घेत असणार ना मग ते भज्यां सारखे ते वेगळे असतात. हा तुम्ही तळून घेताना ते. तस हे आ बिगर तेलाचे पण असे तव्यावर आपण ढोश्या सारखे ते पसरून तसे पण करता येतात ते. पण छान लागता. गोड गोड धीरडे. कोणाला कोणाला गोड आवडत त मग लहान मुलांना गोड करून द्यायचे त्यांना आवडतात तर अस.
हा आम्ही कस, ते गुलगुले गुलगुले म्हणतात त्याला. आणि ते तळले तळू तळून घेता. हा हा हा हा. छान आहे ती पण रेसिपी. करून बघायला काय म्हणजे, मुलांच्या डब्याला नवीन नवीन काहीतरी रेसिपी मिळाली मला.
हो हो
आणि काय म्हणताय? आमच्याकडे काय बनाना बन, मैसूर भज्जी आणि हेच जास्त.
हो का, बनाना बन कशे बनवता मला सांगा ना.
बनाना बन पण सांगते की, अ आपल्या केळी असतात ना. जरा जास्त पिकलेले जास्त पिकलेले पाहिजे त्या केळी. त्या काय हा जास्त हा म्हणजे आता आपण म्हणतोय ना आता पिकल्यात टाकू द्याव म्हणत. टाकायचे नाही त्या ठेवायचे तसेच. आणि ते अ किती अ पाच सहा असले तरी बास होते. पाच सहा एकदम पिकलेल्या केळी घ्यायच्या. आणि ते मिक्स मिक्सरला हे करायच, मिक्सर मध्ये घालायचे मोडून अस. आणि त्यातच आपण दही घालायची एक वाटी.
ह
दही घालायच आणि ते मिक्सरला फिरून घ्यायच.
ह
आणि अ त्या त्यातच एक वाटी आणि साखर घालायच. वाटी म्हणजे तुम्हाला केवढ, जास्त गोड नाही करायच. ते केळी गोडच असतात. एक पाच सहा चमचे छोटे चमचे साखर घातली तरी बास वाटीबर काय नको. तेवढी साखर घालायची आणि फिरून घ्यायच ते मिक्सर ला.
ह
बारीक बारीक पेस्ट झाली पाहिजे आणि हे रात्री करायचे आधी म्हणजे रात्री रात्री करून ठेवायचं म्हणजे सकाळी होत अस आहे ते.
अच्छा म्हणजे ते मिश्रण रात्री करून ठेवायचं त्याच्यात मग दुसरं काय ऍड करायच? त दही, केळी आणि साखर
नाही अजून आहे पुढची रेसिपी सांगते. ते मिक्सरला लावलं ना मग त्यात आपण हे करायच एका म्हणजे ह्याच्यात पीठ मिळतो ना त्या भांड्यात काढून घ्यायचं. आणि मैदा घ्यायचा, म्हणजे ते भीत त्यात मैदा किती मावल तेवढा मैदा थोडस हे घालायचं, सोडा चिमटभर सोडा घालायचा, जिरं घालायचं. आणि ते आपण रात्री म्हणजे त्यात किती बसल तेवढं पीठ घालायचं. मऊसूत असते ना एकदम ते पेस्ट मैद्याच मैद्याचं करायच पीठ. मैदा घालायचा आणि ते असं म्हणजे मळतंय ते म्हणजे आपण पीठ घाल तसं माऊन ओढून घेते न पिठ ते हा जेवढं बसेल तेवढं ते मळायचं ते. लई घट्ट पण करायचं नाही, आणि लई असं मऊ पण ठेवायचं नाही असं गोळा मरून मळून झाला की मी त्याच्यावरती थोडस तेल लावून झाकून ठेवायचं रात्री, रात्री झाकून ठेवायचं मग सकाळी जे एक एक दहा तास तरी ते भिजल पाहिजे.
हा हा
मग ते सकाळी असं फुलून झालेलं, फुललेलं असतय ते मग आपण पोळपाट वर घेऊन ते असं पोळीसारखं हे पुरी सारखं लाटायचं छोटे छोटे गोळे घ्यायचे नाही, जराशे मोठे घ्यायचे. एकदम पातळ करायचं नाही, कडकडीत होतय मग जरासे जाड असले की मग ते आत असं स्पंजसारखं होतय.
हो का
मग असे गोल गोल करून हे करायचं मळा पुऱ्या करून घेऊन तळायच्या त्या ह हा पण मोठ्या गॅसवर तळायचं नाही कारण त्यात साखर असते ना मग ते लगेच काळपट होतात, आपण साखर घातलेलं असतय केळीमध्ये.
हम्म हम्म हम्म
मग साखर कसं ते हे होतं ना, मेल होऊन काळं झाल्यासारखं होतं ते. त्यामुळं बॅर गॅस बारीक ठेवून तळून घ्यायची.
अच्छा हो
हा मग तळून घेतलं की त्याला काय आपण चटणी खोबऱ्याची चटणी बरोबर ते खातात अस.
हा हा म्हणजे पुऱ्यांसारखेच असता बॉ पण ते रात्री प्रोसेस. करून ठेवा लाग
हा हा हा पण झटपट म्हणजे कसं छान लागतय रात्री मळून ठेवलं पटपट
म्हणजे भिजवून ठेवलं का सकाळी पटकन होता बॉ असं.
पटकन तेवढं तळून दिलं एक चटणी करून दिली की मस्त डब्याला होत.
टेस्ट छान लागत असेल त्याची गोड आणि केळ केळीची टेस्ट छान लागत असेल.
हा ते हे करतात ना, केक
हा केळीचं केक पण करता हो बनाना केक हे म्हणजे तुम्ही तळून घेतलेलं ये, ते म्हणजे आपण केक
हा, हा, हा, हो, हो, बेक करावं लागतं बेक करावं लागतं ते आणि हे आम्ही कसं रात्री भिजत ठेवतोय आणि सकाळी मग त तळून घ्यायचं खरं बारीक गॅसवर नाहीतर तुम्ही मोठ ठया गॅसवर ठेवलं तर आत तळणार नाई, कारण जरा जाड जाड असतात त्या, आत स्पंजसारख व्हायला लागंतय. एकदम आत असं फुलतात अशे ते छान लागतय, कर करून बघा. छान लागत्यात. हां हां हां त्याच्याबरोबर खो खोबऱ्याचेच इकडे जास्त म्हणजे
म्हणजे केळीचे बन नाव ये का त्याच
हा बनाना बन म्हणतात तेला बनाना बन, हम्म्
करून बघेल, मी
हा, हा, चालते, चालते. थँक यू, मी लगेच कर
हो, कर.